आवाज येते का हा आवाज येते का हा हा. येतोय येतोय
हा आम्ही व परवा वडाची पूजा करायला गेलोतो ना मग अगोदर हे मला घेऊन जायचं म्हणत होते हा मग, तेवढ्या अशी जारी विद्या आहे ना माझी मैत्रिणी ती म्हंटली की आपण जाऊया,
बर बर,
ठीक आहे मग ह्याना पण जरा गडबड होती हे गेले मग आम्ही वडाची पूजा करायला तिने गाडीवरून नेलं मला तेवढंच बरं झालं मग जरा लवकर यायला आलं मग तिने जाताना मला गजरा दिला लावायला हो खूप छान मजा आली तिथ इतकी गर्दी होती आणि आम्हाला साडेबाराचा मुहूर्त गाठायचा होता मग आम्ही गेलो अम पूजा केली तिने आंबे घेतले होते आम्ही काही ठरवलेलं नव्हतं तरी पण ते आपोआपच झालं सगळ गडबडीत तिने आंबे घेत मी गहू घेतलेले ओटी भरायला आणि आंबे मी थोडे वेतलेले पण तिथं विकायला होते म्हणलं राणी घेतले मी तिथले पण असं योगयोग जुळून आला सगळा मग आम्ही पाच जणंची रोटी भरली तिथे मग घरी आलो अ आम्ही असं बोलत, वड पौर्णिमेचा अस आपण पूर्वीचे अंध्रद्ध, जायला पाहिजे कि फक्त ते नवऱ्यासाठीच करायचं नसतं की आपलं, हा पर्यावरणाच संवर्धन कसं करायचं, त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदा आहे हे त्याच्यातून आपल्याला, संवर्धन करा अस म्हण सण साजरा करायचा असतो ऍक्च्युली
हम्म, हम्म, हम्म, हम्म साव कश बोलकी जरा हा. सवकाश बोल सवकाश बोल गडबड नाही सावकाश बोल.
वट पौर्णिमच म्हजे कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करायची वडा वडाला आणि आपली जी नाते असतात ते आपण त्याच्यातून जपू शकतोय फक्त नवऱ्याबद्दलचच नातं नाही तर आपण मैत्रिणी सगळ्या मिळून येतो वेगळं, ची नात आपण एकत्र येऊन साजरा करतो अस भार भारतीय संस्कृतीचे बंध जपणारी ही आपली संस्कृती,
हम्म हम्म हम्म.
निसर्गाशी तारतम्य साधणारी परत धा फक्त त्याचं धार्मिकच महत्त्व नाहीये तर कौटुंबिक सौख्य स्त्री शक्तीचं सामर्थ्य, निसर्गाप्रती आपल्याला असलेली कृतज्ञता, ह्यांचा सोहळा आपण साजरा करतो
हम्म हम्म हम्म.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा ही खरं एक सुप्त भावना असते आपली. एक आस असते आपल्याला मिळालेला. पति बरोबर खरं म्हणजे सुखाने संसार नंदनवन कराव. आपल्या संसाराच हे स्त्रीशक्तीचा उदय असतो हे त्यातून सिद्ध करायचं असत. खरं म्हणजे आपल्याला. परत सत्व, बुद्धी, निष्ठेची, त्रिवेणी संगम ह्या तुन आपल्याला दिसतो.
हम्म, हम्म.
म्हणजे सती सावित्री आहे कि नाही आणि सत्यवान त्यांची पौराणिक कथा आपल्याला ती माहितच आहे.
हम्म, हम्म.
हम्म.
काय गोष्ट होती का ती विसरलेच मी आता काय गोष्ट होती मी विसरलेच?
ते अ सती सावित्रीच ते सत्यवानाचा आजारी पडलेला असतं ना म्हणजे त्याला अ श्वास घेताय नुसतोय अजिबातच मग त्या काळामध्ये ती एवढीही अंधश्रद्धा न नस सून त्या काळामध्ये तिला किती ज्ञान होत. सा सतीला पण ती वडाची त्या वृक्षाखाली त्याला आणून तिथ प्रार्थना करत असते म्हणजे त्याच वैज्ञानिक एक कारण की वड आपल्याला ऑक्सिजन देतो. हा तरी पण तिला किती ज्ञान होतं तेव्हा त्या काळी आणि आपण अंधश्रद्धा म्हणतो. हा आणि ती स्वतःच्या तपशे रयनी प्रार्थना करते की माझ्या नवऱ्याचे प्राण परत मिळू दे त्याला श्वास येऊ दे. खरं म्हणजे त्याच्या मागे प्रार्थना होतीच पण वैज्ञानिक होत ना ते दृष्टि दृष्टिकोण की वडाच्या झाडाखाली आपल्याला ऑक्सिजन मिळते. आपण काय शिकवतोय की खरंच किती आपल्या कुटुंबावर संकट आली. नवराबायकोनी मिळून पति पत्नींनी मिळून आपल. एकत्र राहणं आणि एकमेकांना साथ देण. किती गरजेचं आहे म्हणजे आपण आता. तर अ पती पत्नीचच नाही, तर आपण हे वैज्ञानिक कारण कुणासाठीही उपयोगाला आणू शकतोय ना.
हम्म हम्म हम.
घरामध्ये कोणी येईल त्याने प्रत्येकाला- म्हणजे हे आपण एकत्र पती पत्नीनी राहणे हे एकच नाहीय त्याचा उद्देश.
हम्म बरोबर.
की जे शक्तीपीठं बनले बनले पाहिजेत ते. एकमेकांचा आधार विश्वास हाच महत्त्वाचा असतो.
हम्म आणि भारतातले मला वाटते जे सण आहेत की नाही. ते आशे सगळ्यांच मिळून मिसळून एकजुटीनं असे
हा राहण्यासाठी हा सण आहे आणि वड हा शब्द फक्त वडापुर च म्हणजे पृथ्वीवरील एक अखंड ऊर्जेचा स्रोत येते.
हम्म, हम्म, हम्म.
त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे दृष्टिकोन आहे.
हम्म.
पारभय आपल्या जमिनीत रुतात की नाही मग ते स्पर्श करतात जमिनीला आणि परत त्यांच वृद्धिंगत होतय ते झाड तसच आपलं कु कुटुंब हा आणि त्याच तसच आपलं कुटुंब पण वृद्धिंगत व्हाव. असा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणून आपण ते पुजायच असत. आणि हम्म. त्यामुळे आपले, पूजा समृद्ध, आपण होते. पूजेमागचा उद्देश आहे तो वेगळाच असतो. पण लोक म्हणतात, की त्याला धार्मीय, म्हणजे 'अंधश्रद्धा' कोण म्हणतय. कोण काय म्हणताय, पण त्याच आपण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण विचार केला, तर ते खरं खूप गरजेचं आहे. आपण आता वड ऑक्सिजन देत म्हणून तो. की अनेक कीटक आणि पक्ष्यांना
नाही पण त्या दिवशी आवर्जून आपण त्या ठिकाणी जातो.
हा, जातो. आणि निमित्याने आणि तो पक्षांना आणि कीटक त्यांना पण आधार देतो ना, कितीतरी पक्षी कीटक तिथं राहतात.
हम्म.
हा त्यानिमित्ताने, म्हणून आपण निसर्गाच सर संरक्षण करू शकतो. शकतो त्या निमित्ताने वडाची नुसती पूजा नाही, काय का फांद्या आपण आणय रुजवू शकतोय. लावू शकतोय.
हम्म. भारतीय परंपरेमध्ये क नाही, झाडांना सुद्धा खूप महत्त्व आहे. वडाचं आहे, पिंपळाच आहे, आंब्याचं झाड आहे. आणखीन असे बरेच झाड आहेत की ज, चा भारतीय सणांमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये त्याच अनन्य साधारण महत्त्व आहे. पिंपळाचे पण पूजन केले जाते. कारणासाठी, ह आंब्याचा पानांचा आपण पूजन करतो, नंतर पाडव्यासाठी आपण कडुलिंबाचा पण वापर करतो.
हो आणि आयुर्वेदामध्ये पण वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतोय.
हां हां.
हम्म आणि पर्यावरणाची शुद्धता राहते.
हा ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असत इतर झाडांपेक्षा, ना?
हा त्यामुळे आपण फक्त पूजा न रोपे लावतो. नात्यातले बंद घट्ट करतो, या निमित्ताने आपलं कितीतरी कार्य होतय. हे आजकालच्या, म्हणजे पिढीला, लक्षात यायला पाहिजे की
हम्म. म्हणजे लोक असे काही लक्षात घेत नाही पण देवाच जर म्हणलं आपण की, अस केलं असं होत, तर मग ते लोकांना पटतेय की. अरे हो गडे असं आपण केलं, तर आपल्याला हे असं होणार. पण त्याचा वैज्ञानिक त्यांना दृष्टिकोन लक्षात येत नाही. म्हणून पूर्वजांनी काय केलं ते देवाचं सांगून मग ते करून घेतलेलं लोकांकडनं असं बरोबर आहे. हा असं सांगून कुणाला पटत नाही, की असं होत. होतंय, होते तसं होतय
आता आपण किती वेळ झाल बोलतो. पण आपल्याला पण लक्षात येतेय का? की ह्याच महत्त्व.
हम्म. हम.
मग. वडाच्या अ मग काही नाही, मग आल्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू परत दिलं. तिने चहा करते. सुवाशिनींना म्हणली काहीतरी चहा वगैरे करते, केक करते, थांबा म्हंनली. खरं म्हणजे आम्हाला जेवणाची वेळ होती, म्हनलं नको आता जेवणाची वेळ तु तुम्हाला पण वेळ होईल. ती पुरणपोळी वगैरे पण करायला लागते ना त्या दिवशी नैवेद्याच हा मग मी सकाळी लवकर उठून पुरणच नैवेद्य वगैरे घेऊन सगळ गेले होते
अरे बापरे एवढस काय झालं तुझं
हो झालं सगळं
ते आपली श्रद्धा असली की त्या बरोबर आवडीन होते तेच ती गोष्ट करायच म्हणलंवर
हा
नाहीतर असं धरलं की कधी करायचं कधी होणार तर तसं होत नाही मग ते आवडीनं श्रद्धेने ती गोष्ट करायला लागते
हा श्रद्धा महत्त्वाची त्याच्या माग
हम्म बरोबर आहे
उपलना स नाही की ह्याच गोष्टी ते झाडाला दोरा गुंडाळताना पण असं सगळ्या ओळीने अशा गुंडाळ येतात किती छान वाटतय ते एकामागे एक एकामागे एक फिरत होत असं गोल
हा
हम
मग साधारण ते दोरा बनण्याचं काय महत्त्व आहे
दोरा बांधायचं म्हणजे सात जन्म आपल्याला हे आं
बांधून राहण्यासाठी
हा सात जन्म आपल्याला हे एक नुसती भावना असते आपली कि सात जन्म आपल्याला हे नवरा मिळू दे म्हणून आपण ते वडाच्या भोवतीनी फिरायचं म्हणजे थोडक्यात मला सा सती सावित्री सारखी शक्ती दे असं त्याच्यातून उद्देश असतो प्राार्थना असते हा
काय जेवण असते पुरणपोळी असते
पुूर्णाची पोळी हा महत्त्वाच पूर्णाची पोळीचा नैवेद्य असतोय मोठ्या सावित्रीला करतात तो
होय हा आणि उपवास असत का पूजेला जाऊन येई पर्यंत
हो उपवास असतो काही बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात रात्री सोडतात मग उपवासकाई बायका वडाची पूजा करून आल्यानंतर लगेच जेवतात
हम्म हम्म् म्हणजे आपल्या इच्छेनुसार आहे फक्त ते दिवसभर कराय
नाही म्हणजे काही काही ठिकाणी जे जसे नियम आहेत तसे आपले पार वारीक जे नियम आपण एकमेकांना घातलेले असतात आपल्या परंपरेनुसार आलेले त्याप्रमाणे आपण करायचं ते
हम्म हम् ह बर बर बर
हम्म
छान वाटलं म्हणजे एकूण तुझं त्या पूजेच महात्म सांगून मला ऐकून छान वाटलं ती गोष्ट हम्म
आधी आमच्या इथ फांदी तोडून आणून पूजा पूजा करायची असते ते पण ते योग्य नाही ना ओके चालेल चालेल ठीक ओके हा हा